हा
हा यालाक
हा मग आपण कणी आज ना म्हण मला सणाविषय वरे ब आपल्या म्हणजे भारतीय जे संस्कृती आहे त्याच्याविषयी काय तर बोल म्हणजे आपले जे सण आहे त्याच्याविषयी
हा हा हा चालते की मग आपण
हा बोल
अं हे ह्या विषयी बोलल्या की गौरी गणपती विषयी
ह हा चालतय की बोलया की तो पण आपला पारंपरिक सणच आहे
पारंपरिक पारंपरिक मेन सण आहे
मेन सण आहे तो आणि कसा आहे गणपतीचा सण कसा आहे माहितय काय जो म्हणजे जो येण्यासाठी लोक एवढं उत्सुक असतात कि असं म्हणजे गणपती म्हणजे असा आहे की काणी आपल्या एवढ्या सणांपैकी असा एक सण आहे कि त्याच्याशिवाय जी म्हणजे लहान मुलं पण असू देत आणि मोठी माणसं पण असू देत ते राहू शकत नाही त्या सणाशिवाय असं आहे म्हणजे गण म्हणजे सप्टेंबर किंवा ऑगस्टच्या एंड पर्यंत असं आलं कि गणपतीचा सण म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात
हो होय आणि त्या दिवाळी दिवाळीत पण एवढे गजबत नसत तेवढी म्हणजे अ इथं ह्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणप
कोल्हापूर होय होय आणि खूप मोठ्यान म्हणजे करतात म्हणजे सार्वजनिक गण म्हणा किंवा घरगुती गणपती म्हणा म्हणजे अतिशय उत्सा सगळे म्हणजे आपली जे अ काय म्हणतात ते महाराष्ट्रातले लोक असू देत नाहीत बाहेरच्या पण पण एकदम गणपतीचा जो सण असते ना तो एकदम प्रेमाने आणि आप पुलकीेने सगळेजण साजरे करत
होय आणि किती आधी आठ दहा दिवस त्याची लगभग त्याचं डेकोरेशन हे सगळं त्यामुळे छान वाटते ते खरं ह्या ह्या साईड ला गण ते म्हणजे पाच दिवस असतात का नाही पाच नाही तरी सात हम्म हो घरगुती गणपती हा घरगुती गणपती हा बाहेरचे म मंडपातलं असतात ते राहतात अकरा दिवस पण तिकड सोलापूर जिल्ह्यामध्ये क नाही अकरा दिवस असतात घरातले गणपती
घरातले काय म्हणजे कसाय मा ते काय जस म्हणजे आप काय बतात क म्हणजे गा बल किंवा हे बदल तशी परंपरा पण वेगवेगळे असत आता काय काहीच जणांच्यात ना तीन दिवस दोन दिवस असं पण गणपती असतोय
होय की कोणच्या तर दीड दिवसाचा असतोय
हा ते पण मला म्हणजे आश्चर्य वाटते मला हा मुंबई साईड ला वगैरे आणि एकेकाने आता जरा कस पद्धत पाडल्या पहिला कस होत नदीच वरे म्हणजे विसर्जन हे करायच पण आता कसं होत की आपलं छो छोटस जरी हे करून पाण्यामध्ये किंवा असं ड्रम टाईप करून त्याच्यामध्ये पण विसर्जन करतात लोक पण तो जो होय आणि तो जो उत्साह असते ना म्हणजे गणपती असं वाटत की गणपती असं विसर्जन होऊच नाही कायम स्वरूप
कायम राहाव होय आणि त्या पाच हा गजबज गजबज केवढ्या असते बघ ते गणपतीच्या आरतीला जाणं आपल्या घरातल्या आर आरतीची गडबड करून तिथं जाणं तिथला म्हणजे तिथ सगळं अ धार्मिक कार्य सगळं किती छान वाटत ते सगळं आणि घरात पण सगळं उत्साहाचं वातावरण परत आनंददायी वातावरण असते सगळीकडे गणपतीचे गाणे ऐकायला मिळतात उठलं की पहिला तेच गाण का कानावर पडते त्यामुळे छान वाटते
एवढे छान वाटते आणि विषय काय माहतीय काय म्हणजे गणपतीची जे काय म्हणतात ते म्हजे जे मूर्ती कशा असते का नाही तु याकडे बघूनच असं प्रसन्न होत म्हणजे एवढं भारी वाटते की सकाळी आपल्या घरात बघितलं असं आपल्या घरच काहीतरी म्हणजे आपण मेंबर असल्यासारख तसं म्हणजे एक प्रकारचं त्याला पाठवूच नाही असं आपल्याला वाटते म्हणजे एवढं असं लई म्हणजे लहान मुलं पण बघा की आज गणपतीच असं हे ते असं अरती करूया परत गाणी डान्स वगैरे टिपऱ्या म्हणा किंवा काय ते म्हणजे एन्जॉय का ना आ पण बाकीच्या सणाच बघा कि एक एक दिवस फक्त एन्जॉय करून आपण पण हि हा सर्वजनिक जेने गणपणी गणपती हे अकरा दिवस आणि घरातले एक पाच दिवस जे ते आपण एवढं त्याच्यामध्ये मोदक म्हणा परत बाकीचे काही मिठाई लाडू वगैरे एकदम एवढे छान पद्ध तिने खीर वगैरे करून घरातलं सगळ मन असं प्रसन्न होतय. जेव्हा गणपती घरात येतात त्या वेळेपासन जे वातावरण जे प्रसन्न होते पण जेव्हा जातात ना खरंच अक्षरशः डोळ्यात ना पाणी येते बघा
होय म काय तर अधी विसर्जन करून आला नंतर घरात तेरे काम मंग मंडप रिकामं रिकामं डेकोरेशन बघितक्यावर फार वाईट वाटत म नंतर
फार वाईट वाटते म्हणजे असं बघितलं का नाही ती जागा ना असं पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं एखादी कि ती जागा कस वाट म्हणजे असं रिकामी रिकामी वाटते हो आणि मन पण असं उदास उदास हो ते म्हणजे जो प्रसन्नपणा येताना होता तो जाताना असं लई असं वाईट वाटतेंय आणि सगले जण म्हणतात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवक कारण आम्हाला वाटतय असंच म्हणजे पुढच्या वर्षी पण याच पण ह्या वर्षी पण इथच थांबा असं वाटतं आमच्या सोबत, म्हणजे ती मूर्ती अशी आहे ना की ती विसर्जनच करू वाटत नाही हो असं म्हणजे मनाला असं हे होतय ते खूप छान म्हणजे जे म्हणजे आपण काय म्हणतात ते म्हणजे पूर्वी ते सगळीजण एकत्र येण्यासाठी सण हा साजरा आपण करतोय ना गणपतीचा एक अकरा दिवस मंपडपात सार्वजनिक म्हणतात किंवा घरामध्ये आपल्या असते तर खूप म्हणजे एक आपल्या सणापैकी खूप छान सण आहे हा म्हणजे सगळी एकत्र येतात सगळी जण म्हणजे एन्जॉय करतात म्हणजे लेडीज म्हणा जना घरातून आपल्याला वेळ भेटत नाही किंवा काय एन्जॉय करायला त्या टिपऱ्या वगैरे खेयला येतात
ते स्वतःसाठी पण स्वतःसाठी प्लस देवासाठी थोडासा वेळ मिळतोय
स्वतः साठी पण हा आणि एक प्रकारच म्हणजे मनाला प हा हा आणि एक प्रकारच मनाला प्रसन्नता भेटते ओ म्हणजे आता बघा अ की लेडीज असूदेत किंवा मुली अस असूद्यात एक असतेच ना घरातली काम पण सगळ आपण त्या दिवशी बघा कि आवरते वैगेरे पटापट आपल्याला आता टिप्या वगैरे् खेळायला जायचं
आता हा तेच कि आता ते हे गौरी येतात त्यावेेळेला पण घरात किती लोड असतोया आपल्याला गौरी आणायचं साफसफाई करा कारण की गौरी आणल्यानंतर आपल्याला नंतर सफाई करता येत नाही त्या दिवशी मग आणायचं मग नंतर चा आणि स्वयंपाक दुसऱ्या दिवशी आणि पूर्णाचा स्वयंपाक. एवढा लोड होऊन सुद्धा आपण तिथं खेळायला जातोच गौरीचे सण.
आणायची की आपण म्हणजे प्रत्येक आपलं ते झाडे असतात ना पाच प्रकारची आम्ही चाप्याची मना हेची ते ना आम्ही गौरी शं कर अस करून ते एका कळशी मधे भरून पाच खडे ते हे ना अस टाकून सगळं आम्ही तशी गौर आणतोय अन् एकेकांच्या मध्ये त्या गौरी उभा केल्या जातात म्हजे शंकरोबा म्हणजे एकेकांच्या असतात पण आहे की शंकरोबा पण उभा केला जातो त्यामध्ये
होय होय होय इथल्याहीथच इथल्याहीथ म्हणजे आपल्या भागामध्येच कि नाही इथल्या इथच अशी वेगवेगळी पद्धत आहे. आता तुम्ही सांगितला की नई कि पाना फुलांची तर माझ्याकडे ती आहे पाना फुलां आपण घेऊन यायच त्या दिवशी ते आहे ग त्याच्यामध्ये चाफ्या शंकरोबा परत पण आता ते शो म्हणून आलंय तेल्याची फुलं वगैरे घालतात ते हा आधी काय नव्हत. ते घालत नव्हते आता काय पण घालतात बायका इथ आणि हा
हे पण किती छान वाटतय ज्या घरात कनी तुम्हाला खरं सांगतो काय ते अनारसे वगैरे करून ते गौरी अ शंकरोबा वगैरे असं करून सजवतात ना दोन साईड ला दोन गौरी ते पण किती छान वाटते बघायला म्हणजे
क कराड परत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सोलापूर साईड ला कीनी पूर्ण अशा उभ्या गौरी असतात असं त्यांचे हात त्यांचे चेहरे अक्षरशा त्यांना बघितल्यावर असं वाटत की जाऊन त्यांना मिठी मारावी की काय.
नव्ह हो
आपल्याशी बोला लागल्यात कि काय असं वाटतय म्हणजे माझं माहेर आहे ना तिकडचं तर तिथं तशा आणतात. आणि तिथं आपल्याकडे कसं दुपारी आणतो की नाही आपण गौरी जेवण वगैरे झाल्यावर तर ती तिन्हीसांजेला आणतात संध्याकाळी सात वाजता आणि अचानक घरी आली असं म्हणून त तिला शेवयाची खीर आणि मुगाची खिचडी हे करायचे.
होय म्हणजे एवढे छान वाटतय ना की, म्हंजे एकदम हॅलो.
हा हा बोला की.
माझा आवाज येतोय ना तुम्हाला?
हां याय लागलाय की.
हा म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, की तो सण आहे ना तो कधी असं म्हणजे गणपती म्हणलं की, मला एवढं म्हणजे लहानपणा पासनच मला अस वाटतंय की तो सण कधीच म्हंजे आपल्या हेच्यामधन, हे व्हायला नको असं एवढं छान वाटतंय म्हजे रंपरा कायम आपली मुलं वगैरे सगळीजण हे, जपतच यायला पाहिजेत असं वाटतं त
होय नाय आन ते जपतच येणार, आपण ती गोष्ट सांगायलाच गत नाही आपल्या मुलांना आ आपली मुलं आपल्यापेक्षा हौशी
आपल्यापेक्षा हौशीयत आणि ते गणपतीच गण पती येणार म्हटलं ही आठ दहा दिवस अदोगरच नाचायला सुरुवात, डेकोरेशन म्हणा ते हे म्हणा जे ते हो असं मन आपण हे करून तेज्यामधे सगळं काय म्हणताय ते, ओतून सगळं काम करताय ना त्यामध्ये
होय. होय आणि पोर तर मंडपातन हालतच नाहीत. पतीत अकरा दिवस तिथंच घरी या म्हनल त
आओ जेवायला पण येत नाहीत, म्हणजे एवढं म्हणजे ते असं भान विसरत्यातओ म्हंजे डानन्सच म्हणा, हेचं म्हणा डान्स परत काय म्हणत्यात ते टिपऱ्या वगैरे वेगवेगळी गाणी गौरी गणपतीची गाणी, हे आपण सण साजरं करतोय ते खरंच आपल्या मुलासाठी पण किती भारी आहे. म्हणजे घेण्यासारखा आहे ओ काही तरी, सगळ्या गोष्टी आणि आपण हे सण साजरे करायलाच पाहिजेत म्हंजे आता कुठे एक एक म्हंजे काय काही सण म्हंजे आपल्या ह्याच्यामध्ये आणि करतात म्हणजे उत्साहाने करतात पण, काय काय ठिकाणी कसं आज नाही पण पूर्वीच्या काळपसन जे चालू आलेय ना, ते हे करायलाच पाहिजे म्हणते मी.
आणि गणपती सण हा असा आहे की नाही तो जरा जरी अ माहीत घरातली स्त्री जरी नोकरी करत असली तरी, पण ते घरी येऊन ते गणपतीत साठी उत्साहन करणारच ते गणपती सणा विषयी तेवढी सगळ्यांना आपुलकी आहेच.
होय आपुलकि आहे तशी, आपले बाकीचे सगळे जेवढे सण आहेत हा ते सगळेच चा पूल की सारखी पण त्यातल्या त्यात राक गणपती सन म्हणला कि नै लोकांच म्हंजे लहान त पासून मोठ्या पर्यंत रावढी सगळी ऍक्टिवेट असतात ना त्यांच्यामध्ये की बोलायचं काम नाही एव्हड भारी वाटतंय छानय गणपती सण म्हंजे काय सगळ्या आवडत्या लेडीजांचा, मुलांचा सगळ्यांचा सण म्हणजे खूप आवडीचाय गौरी गणपती आल्यावर जसं घरात प्रसन्न नता वाटते कसं एखादं आपल्या घरांत कसं लहान मुलं असं जन्माला आलं की एखादं प्रसन्न होते तसंच आहे बघा ते.
होय होय मग त्या ते आणि आमच्याकडें गौरी गौरी कशा आणतात दोन असतात आधी एक श्रावण महिन्यात महिनाभर येते घरांत. आणि ते त्या दिवशी ते पाना फुलांची पण आणायची. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की नाही, मी त्या उभ्या गौरी लक्ष्मी असतात. म्हंटलं कि नै तुम्ही तश्याच पदतीची दोन आणि असं माझ्याकडं हां आणि पाना फुलांची एक.
हा हा हा हा हां मग तुम्हाला असं हे वाटत वाटत असेल म्हणजे कर मामा होते किती छान वाटत असेल ना
होय मला फार आणि माझ्यासोबत माझ्या मुली पण कि नाही उत्साहन त्याला डेकोरेशन करायचं त्याला सगळं फक्त सोवळ्यात असतय सगळं. आणि हौसन सगळं हौसेनं करतात आमच्या घरात सगळेच
हा म्हणजे किती आणि ते कणी एक प्रकारच ती गाणी त्या गौरीची बघितला न तुम्ही किती छान छान असता तो म्हणजे अर्थ पूर्ण असतात ती गाणी म्हणजे पूर्वीच्या ज्या मुंलीना कनै माहेरी वगरे याला भेटत नव्ह त्यांच्यासाठी बघ म्हणजे असं गौरी म्हणजे त्या एक प्रकारच्या गौरीच म्हणायच्या हो. म्हणजे पूर्वीच्या ज्या मुली त्यांना बाहेर लि यायला वगैरे त्यांना भेटायचं नाही सणासुदीला
म्हणजे आमची गौरी अस असच म्हणतात की.
ह आमचीच गौरी असं म्हणतात. म्हणजे एक प्रकारची ती माहेरवासिनच असते हो त्यामुळे जे सण असतात ना ते आपलं सगळं रुढी परंपरातन म्हणजे सांगण्यातच आलंय ते की असं असं आहे बाबा आपलं म्हणून ते सगळं आपण सण साजरे करायला पाहिजे बघा. तुम्हाला तुमच्या सोबत हा विषय बोलून मला एवढं छान वाटले. खूप छान झाला आपला विषय, थँक यू काय, धन्यवाद.
हा हा हा वेलकम वेलकम हा चल बाय बाय. हा हा.
ब